हां बोला की.
काय करालीयास?
काय नाही बघा आवराले.
बाकीचं सगळं.
बाकी आवरले. आता जेवणाला घातलय. आता भात घातलाय अजून जेवण आवरायचं आहे.
मग जेवणार काय स्पेशल आहे काय?
आज बुधवार नाही का स्पेशल काल केलेलं नॉनव्हेज मग काल केलेल उरलेलं सकाळ खाल्लेलं रस्सा शिल्लक आहे पण आता बघू खायचं होत का टाकायचं ते
हा म काल आधी
केलं असं पाहुण्यासनी ते न जेवायला. आणि मेन्यू म टण, चिकन होतं. चिकन रस चपाती आणि श शाकाहारी वाल्यासनी काजू, पनीर मिक्स ते भाजी कुर्मा
हा
आणि जिरा राईस भात.
हा.
आणि त्यासनी रबडी बासुंदी आणि तळलेलं पापड कुरडई कुरडया तेन सगळं.
च जोरात होत की. एवढं मेन्यू आहेत म्हणल्यावर
होय.
मग बिर्याणी बिर्याणी काय नोव्हतं‌?
नाही बिर्याणी केलेली मागल्या डाव. मागल्या टाईम केलेली. मग आत आता या डाव म्हणालो, नको ती सारखी बिर्याणी बिर्याणी कोण खात नाही व्यवस्थित. आणि ते वेगवेगळे मेन्यू अस त्यामुळे कोण जास्त बी खात नाही. म्हणालो नेस्ट टाइम कधी
हा हा मग कोण तूच करतेयस काय?
होय, मीच करतेय बिर्याणी वगैरे सगळं काल स्वयंपाक मीच केला.
हां हां आता काय माहिती, आम्हाला काय बोलवलेलत. जेवायला?
नाही. हम्म नाही बोलवायला, ते दुःखाचं जेवण होतं नाय मग कस दिसत सगळ्याशी बोलवायचं.
असं होय, बर बर असुदे असदे मग नको आम्हासणी.
नाही म्हणूनच कोणाला सांगितलं नाही, तेवढंच आपल्यात घरातल्या घरात केलं. मग जास्त कोणाला बाहेर सांगितल नाही. असतंय वरचे वरचे व तेव्हा सांगाईल, नेस्ट टाइम तुम्हासनी.
असं बर सांगा सांगा आम्ही पण येतो तुम च्या हातची बिर्याणी वगैरे.
तुमचं आता.
काय आहे जेवण चालू आहे. भाकरी करालोय.
कशावर चुलीवर?
होय चुलीवच की.
चुलीवर करता सकाळ संध्याकाळ.
ह म्हणजे भाकरी तेवढ्या, सकाळ संध्याकाळ चुलीवर. भात, आमटी, भाजी गॅस, ते गॅस वर होतय.
गोबर गॅस सिलेंडर नाही.
ह हा म ते सिलेंडर गॅसवर म्हणजे गोबर गॅसवर सगळं जेवण होत नाही?
नाही, म्हणजे ते कसं अजून, गॅस ते भरलेले आहे ते उपसाय नाही ने.
हम्म हम्म.
त्यामुळे कणी ते उलटत नाही. त्याच्या मध्ये नवीन, गॅस तेन तयार
हां. ते म्हणजे नवीन गॅस तयार व्हायला जागा.
हम्म.
म आता ते गॅस हे व्हीस तवर
म ते कस. वर-खाली उभारून करण्यापेक्षा हे बसून निवांत केल्याल चांगल.
होय किचन कट्टा आहे का?
होय आणि हे भाजत्यात नाही लगेच पटा-पटा जास्त वेळ लागत नाही त्याला लई वेळ लागतोय, तरी ब आम्हस्नी म्हणजे शीळी वगैरे असली. तर सात आठ कराय लगत्यात. शिळी नसली तर म नऊ.
हम.
टॉम्या पण नाही ना.
नाही आमचा त्याला लागत्यात आणि
हां हां.
हम् हम. बिर्याणी त कशी करतेस काय? आता तू आम्हाला रेसिपी सांगणार म आम्ही करणार.
रेसीपी पाहिजे कसली व्हेज बिर्याणी का?
कशी म्हणजे तु कुठली चांगली करतेस ते सांग. ते ते आम्ही ट्राय करतो.
मग व्हेज बिर्याणीला भाज्या सगळ्या हे ज्या फ्लॉवर ढब्बू मिरची, शिमला मिरची म्हणजे बटाटा आपल्याडे ज्या अवेलेबल अवेलेबल भाजी आहेत ना.
हा.
त्या सगळ्या कट करून घ्याय. कट करून स्वच्छ धुवून घ्यायच्या,
म्हणजे कोणकोणत्या भाज्या म्हणजे फ्लॉवर
फ्लॉवर. मॅप्को बटाटा शिमला मिरची ते घ्यायच अं
वगैरे
तेच की मॅप्को
नाही नाही मॅप, बिन्स वेगळा हा हा हे सगळं घ्यायचं आणि मग काय करायचं पुढं?
मग ते मॅगनेट करून ठेवायचं म्हणजे दही, बिर्याणी मसाला
हां.
गरम मसाला तेन घालून ते म्हणजे त्यात पुदिना असला तर पुदिना ते घालून सगळं मॅग नेट करून ठेवायचं. आधीच एक दहा पंधरा मिनट. त्यात मग हळद जरा साधारण चटणी थोडीशी. मीठ चवीनुसार असं घालायचं. म ते मॅरिनेट दहा-पंधरा मिनिटं आधी करून ठेवायचं. नंतर म तांदूळ आपण घरातले घेऊ शकतो किंवा विकतच घेऊ शकतोय. घरात जर बारीक असले तर त्याचा पण खूप छान भात होतोय.
हा ह.
ते तां
आणि बाहेरच घ्यायचं असलं तर मग कोणतं घ्यायचं?
ते बासमती असतयं बघा. बिरयाणी तांदूळ मिळतो ते घ्यायचं. नाहीतर घरगुती तांदळाचे पण एक नंबर असतात मग ते आधी स्वच्छ धुवून घ्यायच तांदूळ. ते मुज्या म्हणजे त्यातलं पाणी येऊ स्तोपतर ठेवायच मग गॅसवर पातेलं ठेवायचं. त्यात आपण तूप घालायचं किंवा तेल घालायचं. मग त्यात खडा मसाला म्हणजे अ दालचिनी तमाल पत्र. ते सगळे वेलची तेनं सगळं घालून. होयं. ते खडा मसाला घालायचा जराशी जिरं मोहरी टाकायची आणि मग कांदा टाकायचा
मिरची पण घालायची काय
हां मिरची कांदा मिरची ते घालून ते म्हणजे भाजायचे ते व्यवस्थित
हा
आणि ते आपण मॅर कांद्यात थोडस मीठ घालाय म्हणजे ते चवील होते
हा ह
ते हलोवा म्हणजे कर्पूस भाजाय असं जास्त पण कर्पूस भाजायच आणि सोनेर रंग येई तो पर्यंत ते भाजायच आणि ते भालले किंवा त्यात आपण ते मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत ना त्या घालायच्या आणि त्या पाच दहा मिनिट म्हणजे पाच दहा मिनिटं तरी वापेवर शिजवायच्या पाच मि दहा मिनट पाच सात मिनिटं शिजवायच्या वाफेवर आणि मग ते तांदूळ घेतलेले आहेत ना ते घालायचे आणि आपण कवडं तांदूळ घेतले एका भांड्यात माप घ्यायचं आणि त्याच्या दुप्पट पाणी होतायचं
आणि त्यात टोमॅटो घालायच नाही मग
हा टायमेटिक टायमेटो घालायचा
हा हा
ते मॅरिनेट करते ना आपण हा त्यात टॅमॅटो घालायचा
म्हणजे मॅरिनेटच म्हणजे मॅरिने ट्यामॅटो पण मॅरिने करून घ्यायचा
हम्म त्यात घालायचा आपण मॅरिनेट करणार आहे ना तेव्हा घालायचा टॅमॅटो घालायचा आणि मग ते कांदा तने भाजले की त्या भाज्या मी हे केलेल्या त्या घालायच्या
हा
आम्ही आपण केवडं तांदळ घेतोय त्याच्या दुप्प पट पाणि वतायच आणि ते करायच तवर आपण इकडं तळा कांदा तळायचा पूर्ण अस कर्पूस हा कांदा फ्राय करून घ्यायचा कर्पूस काजू मनुका तेन तळून घ्यायचं आणि ते तिकड झाले की त्याच्यावरन तूप सोडायचं नाही तर मग तस आणि ते कांदा आणि ते काजू फ्राय केल्याल भात त्यात घाला आणि दहा पंधरा मिनट खाली उतरायचं आणि ते फ्राय केलेला कांदा आणि काजू ते वरणच अस टाकायचं.
म्हणजे असं ते वरून ते असं एक लेयर अशी हातरून घ्यायची.
नाही नाही आपण डायरेक्ट तसं हे करतोय की. ते लेअर करायचे असले तर तस करा
लेअर म्हणजे तस न्हव, म्हणजे तो आपण जो तयार करून नाइ
ते ते करायचं असल तर कनी, त्याला तांदूळ बॉईल करून घेयला लागत्यात. म्हणजे आ तांदूळ शिजवून घ्या लागत्या आणि मग भाजी शिजवून घ्यायला लागत्या. मग पहिला तर म्हणजे पहिला थर भाताचा नंतर मग थर भाज्यांचा त्याज्यावरती भा ताचा त्याज्यावर भाजी असे ते थर करायचं असत्यात.
लेयरची बिर्याणी.
ह ती वेगळी आणि ही वेगळी. तिला दम बर बिर्याणी म्हणत्यात वाटतं.
हा तिला काय?
आणि साधी बिर्याणी.
हा हा हा.
हो आणि म्हणजे आपण मी तुम्हाला सांगितलं कणी साधी बिर्याणी, म्हणजे आपण डायरेक्ट भाजी हालवू शकतोय आणि ती खूप छान होतीया. मग ते तळलेला कांदा ते वरन टाकायचा.
हा.
आणि मग ते झाल की कांदा तेन वरण टाकायचं.
हा हा.
आणि
हा मग ते असं ते म्हणजे अ ते वाफ वगैरे काहीतरी असं कोळसा तेन करत्यात, ते पण ह्याला करायचं?
नाही नाही त्याला ह्यला नाही, ती दम बिर्याणी अस ना त्यामुळे ति लेअर असते त्यामुळ तिला ते वाटीत काय ते कोळसा ठेऊन त्याच्यात तूप घालून कणी ठेवतात. ही काय साधी आपली बिर्याणी त्यामुळे का एवढ हे नाही.
त्याला एवढं काय नसतंय काय? ह अ
हम्म
चालतय आणि पण मग बघ ताकोतित ट्राय करून
ते करायच
हम्म मग काय आणि बाकी
काय नाही आता आवरायचंच चाललंय बघा
ते पण कायचं काय नाही आज मग सुट्टीला नाही अजून भाकरी आताच चालू आहेत बग बाकीच सगळं आवरलंय बाकीच आवरलं आवरल सुट्टीला कुठे गेलतीस काय नाही?
नाही नाही बघूया आता
मग आमच्याकडे ये की तिला चार दिवस
ह बघू आता इकड तिकड आणि असतय काम तेन असत्यात शेताची
हा हा हा मग त्याच्या आधी जर कुठ तरी दोन दिवस जाऊन यायचं मग काय नंतरन पाऊस म कुठली आ आता काम नाहीत आता चालू झाली की पा पाऊस आपपर्यंत चालूच आता काम नाहीवरून
हम हो ह